हॅलो.
कसा आहेस?
कसा आहेस तू बरा आहे. मी बरा आहे. तू कसा आहेस?
अहो मी बराच आहे तुम्हीच सांगताय मी बराए काय आव अवघड आहे तुमचं.
आव्ह आता. हा बुलोय म्हणजे काय लय दिवसातून फोन केला तुम्हाला.
अहो कशी काय आठवण झाली मग.
काय म्हणलं भाऊ गेल्याती लय दिवस झालं फोन करावा.
आहो जेवण बिगन जेवण बीवन झालं का नाय मग?
नाय अजून, तुम्ही उपास हाय व आमचा?
हा हा ओ देवा धर्माचा उपवास धरला पाहिजे. बाळूमामाचा उपवास हाय काय तुमचा?
नाय नाय काल ते एकादशीचा उपवास होता ओ.
होय हा हा हा. अ मी विसरलोच पण एकादशीला काहीतरी निरंकार धरत्यात ना उपवास.
हो.
काय खायचं नाय काय नाय हाय नाय.
खायाच एक थोडं फार खायाचं. शाबू खायचा थोडा फळ खायची.
तुम्ही कुठली फळ?
हम्म हम्म. आम्ही खाल्ली बघा काल केळ दोन तीन खाल्ली वाईस शाबू खाल्ला. सफरचंद खाल्लं दोन.
अजून?
झालं आता जाऊन आता साडे अकरा वाजता उपवास सोडायचा होता.
एवढा खाताय आणि म्हणताय उपवास आहे काय राव दोन सफरचंद चंद म्हणजे वाइस झाली व्हय.
हा ओ काय ती काय पोटाला लागतंय का तर सांगा बरं.
नाय नाय बरोबर.
आपल्याला कसं जेवायची भर गच्च! जेवायची सवय आपल्याला.
ती झालंच की ओ भरगच्च जेवायचं आणि घरात भरगच्च झोपा पायच. तीच सवय आम्हाला माहितीये.
मग तुम्ही तर काय? करताय सांगा बरं तुमचं आम्हाला सांगतायसा. हा जॉबला लागलाय का? त्या याच्यात जॉबला लागलाय बहुतेक.
आहो, आहो त्या कंपनीत जॉबला आहे. आम्ही इमर्शन ला.
तिच की.
काय? करायचं आहो काय ना काय तर केल्याशिवाय, पर्याय नाय. इमर्शनला हां बोला की अहो नाय लावलेला. आमच्या इकडं ऊस नाय आमच्या इकडे आलं लावते ती ऊस कसा? लावतात. सांगा की मला.
ऊस बघा काय? करायचंय. अ सगळे सऱ्या, बिऱ्या पाडायच्या आधी ट्रॅक्टरवाल्याकडन सगळं व्यवस्थित करायचं रान, बीन.
हा हा हा. म्हणजे ते उन्हाळ्यात बघा. नांगरून वगैरे सऱ्या, बिऱ्या सोडून.
हा सऱ्या, बीऱ्या सो
कसा? एकर आहे हो नांगरायला.
नांगरायला बघा शंभर रुपये गुंटा काहीतर आहे बघा शंभर रुपये.
अरे बाप! अरे हो जास्त दर मग काय? हो परवडतं क तुम्हाला ऊसाची शेती.
परवडत, परवडत.
मग सांगा की कशी? लावायची मग आम्ही पण- आम्ही पण म्हणत होतो लावायचा. पण काय आवते आमच्या इकडं जरा थोडासा पाण्याचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे आम्ही नाही.
नाही नाही उसाला काय? आहे पाणी लय लागतं उसाला पाणी लय लागतं.
आणि ते काय? होतं उन्हाळ्यामध्ये म्हणजे हिवाळ्यात ऊस चांगला येतो. आणि उन्हाळ्यामध्ये काय? होतं कि पाणी नसल्यामुळे आमचा ऊस वाळून जातो. ते मग त्याच्यामुळे आम्ही काय? ठरवलंय की ऊस म्हणजे लावायचाच नाही. मग आपल्याला जी कमी पाण्यात येणारी पिकं आहेत. तीच घ्यायची.
हा हा हा उस ऊसाचं कसं असत माहिते का? आता साऱ्या, बिऱ्या पाडल्या पाऊस जरा चालू झाला चांगला. आता जुून मध्ये बघा पाऊस पडतो बऱ्यापैकी चांगला. तवा लावायचा ऊस म्हणजे काय? करायचं बी घ्याचं. बी आपण घेतो. बाहेरनं मग गडी अस ते बी लावायला. म्हणजे तोडा्य बिडा्या जाय बी उसबीस तोडायचा किती? आपल्याला बी पाहिजे. चार हजार बी पाहिजे आपल्याला.
हां.
चार हजार बी लागणार असलं तर एक त्याच्या बघा एक- तीस, पस्तीस मोळ्या होती त्या.
आणि बी कसं? असतं येऊ कस
बी बीच जास्त ते चार, साडेचार हजार रुपयाला भेटत असेल काय तर बहुतेक. अच्छा! डोळ्या विकते हा डोळ्यावर विकते ते. पण असं सगळं तुम्हाला सांगतो एक दहा एक हजार रुपये जातेत बघा सगळं मिळून.
होय का?
हो मग ती बी बी घ्याच तू गडा ग तोडायला गडीबिडी असत्यात.
हा.
मग टॅक्टर बिकटर सांगा लागतो ट्रॅक्टरातन घेऊन जायच परत पाणी लावायच आधी.
हा.
पाणी लावायच ऊस लावायचा आता तुम्हाला कसं लावायच एक बगली लावायचाय एका मधि लावायचंय का एकाडोळ्याची करायची ते तुमच्या ह्याच्यावर
हा हा का आणि रोपाची नाही का तुम्ही करत?
रोपाची नाही रोपाचं काय ती परत रोपाची चांगली येती लागन येताना पण तिला परत ते म्हणजे असं लागवड लय लागती अ ही कसं डायरेक्ट आपण म्हणजे शून्या पासून वर येणार आहे ना ती कस डायरेक्ट आल्याला ऊस असतो त्याला मग जरा नॅट लावा लागतात. त्याला चांगलं आळोनि वेळवणी घालायला लागती तर लागव जास्त लागते त्याला ह्याला कसं म्हणजे एवढ लागत नाही डोस. कारण की आपण डायरेक्ट लावणार आहे आणि ती निसर्गाच्या ह्यांन येणारच आहे उगऊन.
बराबर बराबर आणखीन? आता किती दिवसानं ऐका कि किती दिवसानं अ साधारणता आपण कांडी लागड लागवड केली काय.
तर एक पंधरा दिवसांना दिसा दिसत आपल्याला डोळा. हा प त्याला पाऊस चांगला असला का नाय पाऊस जर चांगला असला तर मग बारा तेरा दिवस घेत दहा दिवस घेत काय कायअसं आहे.
त्याच्या पुढं काय काय करायचं ते सांगा की म्हणजे आता उगवून आलं मग त्याच्या पुढं काय काय करायचं?
उगवून आल की बघा आळवणी बिळवणी घालायची त्याला. आळवणी घालायची थोडी लागवड टाकायची. लागवड बिगवड टाकायची थोडी. थांबायचे असं गॅप गॅप न जरा आळवनि घालायचि आणि पंधरा दिवसाच्या दहा पंधरा दिवसाच्या गॅपने म्हणजे दोन तीन आळवण्या घातल्या चांगलं दिसायला लागलं.
हम्म.
कि थोडी लागवड टाकायची.
कोणत्या कोणत्या प्रकारची लागवड टाकायची युरिया का?
युरिया आता त्याला कुठली लागणार आहे ती. एक मुूळ ज्याचं आता मुळ त्याचा फुटाय लागले असतय.
हा.
मग ती मूळ जमिनीतं असं झरून घट्ट व्हायला पण ती एक आळवणी असती.
हा.
नाही त्या पानांवर रोग येऊ नये त्याला रोग येऊ नये ते जास्ते कांडीला रोग येऊ नये तेजि एक आळवणी असती ह
अरे बापरे म्हणजे असलं पण असते का?
असलं पण असते ओ लय असते तेज्यात प्रकार लय असते ते. परत जरा ऊस मोठा झाला.
हां.
कमरे एवढा जर ऊस झाला समजा
हां.
की त्याला लागवड टाकायची अ पट्टी अ रोटर मारायचा.
रोटर म्हणजे त्याला भर लावायचीना.
हा भर लावायची, रिवस मारायचा.
हा म ती भर कशी अ किती लागवड टाकायची ओ भर लावताना.
जवा बघा एक दहा बारा पोती लागवड लागत्या की.
एकराला?
हो, एक एकराला.
अहो लागवडी तर खूप महागल्यात अन कसं परवडत ओ दहा बारा
अहो काय आता तसं परवडून घ्याय लागते काय करायचं.
आणि परत मगं ते हे झालं आम रोटरला किती रुपये चार्जेस झालं, रोटरवाल्याचे किती रुपये?
रोटरला काय रोटरला असेल कि एक शंभर रुपये नईन काय तर असंल.
अरे म सगळ्यांना शंभर रुपये गुंठा होय. अवघडाय आणि म परत त्याच्यानंतर मग आता कोळवून
त्या नंतर करून रिवस मारलाना रीवस मारला की परत तीन मईन्या नाई तर दोन म एक महिनाभर आता गॅप दिऊन परत कुळवायचं.
हा
मग परत सरळ तोंडानंडाकार रोटर मारायचा. तवा पण लागवड टाकायची. तवा पण एक तुमच्या म्हणजे रानाच्या हिशोबानं म्हणजे रान कसाय आता. ताकतीचं हाय का नाय ते आता आपल्याला ती कळतच आपल्याला.
हां.
म त्या हिशोबानं लागवड टाकायची तुम्हाला किती टाकाय दहा पोती टाका पंदरा पोती टाका.
हा.
असंन म एकदा कुळवुन झालं ना बघा
हा.
कि मग उसाचं काम संपलं आपलं.
होय का?
हा म्हणजे परत नुसतं पाणी लावत र्हाया.
किती दिवस पाणी द्यायचं?
पाणी मग परत पाऊस पडस तवर पाणीच द्या.
तुमचं कशात आणि म्हणजे ठिबक सिंचनाय का, तुमचं तुषार सिंचनाय?
सगळं सगळं ठिबक पण हाय आपलं आणि आपण पाटानं पण पाणी पाजतो आणि ठिबक पण हाय आप
व्हय का?
दोन्हीपण हाय हो मे पाण्याची जर कमतरता भासली आपल्याला तर आपण ठिबक चालू करतो.
होय.. का, म्हणजे.. तुमच्या व्हिरी आहेत का?
विहिरी नाय, बोरच हाय.. पण उन्हाळ्यात कसं होतं की.. पाणी जरा कमी पडतं ना
हा
हा
मा... आ त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या- कोणत्या प्रका.. प्रकारचे खते वापरता, परत
अ.. शेणखत असतेय, शेणखत असते बघा कोबडीचं खत असतय.
होय.. का?
हा.. ती पण कोंबडीचं खत कसं असतं बाहेरन मागवावं लागतंय.
ते कसं भेटतं?
ती काय.. त.. र अ.. अ.. ती पण आवो महाग हाया तसं म्हणाय गेलं तर, नाय.. नाय.. तसं तस नाय, तसलं नाय वापरत आपल्या.. शेणखत आणि कोंबडीचं खत वापर
मग.. शेणखत तुम्ही विकत घेता की? आपलं घरच
आपलंच हाय.. आपलंच हाय हा.. हा.. म्हशी हायत ना आपल्याकडे एक.. दोन -तीन चार म्हशी हायेत आपल्या
होय.. मग दूध किती देतात एक म्हस.. प्रत्येक
प्रत्येकी एक मज बघा एक पाच -सहा, पाच- सहा लिटर दूध देतेती.
अहो.. चांगलं हाय की मग तुम्हाला चांगला इन्कम दिसतोय तुमचा
अहो.. इन्कम येतोय ह्...
हा
येतो.. येतोय महत्वाचं काय होतंय, महत्वाचं काय ते.. खत जातय ओ.. आता खत तुम्हाला माहित आहे की कसं महागा आहेया. आता आप.. लं सगळ्या राणाला खत टाकाय बाहेरन विकत आणायचं म्हणजे तुम्हाला माहित आहे कशी महागा आहे, पाच स.. सात -आठ हजार रुपये एक टाहिली आहे या मग तिथं आपलं पैसे वाचल ना, किती पैसे वाचल विचार करा. त्याच्यात दूध.. दूध येते आपल्याला, घरात खायला.
ते झालं.
हा.. आ.. म
बर आहे का.. मी ठेवतो.
हा
ठेवतो.. ठेवतो.
का.. ओ.. बोला की
जरा काम है.
बरं.. बर.. चालेल.